तो.
पला.
आवाज नाही येऊनही रायला तुमचा बरोबर.
ते मला दे ह रायला.
हो काण तू माझ्या फोनच्या वेळेस काहून आवाज. कठल का आ .
हलो.
आवाज तुमचा आवाज नाही येऊन रायला पण मला बरोबर नेटवर्कचा प्रॉब्लेम वाटत.
हा तुम्हालाच लावलतो ना मी फोन. हॅलो. हॅलो.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
आवाज नही येऊन रायला म्हटलं आवाज.
तुमच्या इकडे नेटचा प्रॉब्लेम आहे.
हा ना माझही आवाज तस झाल्या ना आपोआप कटला तो फोन.
हा ना. मी म्हटलं काही नाही.
तुमच आजीच आहे का मग अजून दानापूरचे कोणते. तरी हागे होत मी काल बोलली होती तेजस. . हा दुसरं अशीन कोणी.
हुं हुं हुं.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
मी काय चालू आहे?
काय सुरुवात झाला का चहापाणीचा कामं. हा हा ओ काे. अ झालं माझं म्हणून तू बसली फोन घेऊन.
हाव गे.
हा.
हुं हुं
फोन कराव म्हटलं कोणा कोणाले
हा. आता काय आता स्वयंपाकाची तयारी करतो.
पाहतो आता काय करू भाजी वगैरे म्हटलं एकदा फोन लावून घ्या मग आपण आपल्या कामात गेल की झालं. हुं करायचं काम मी.
आमचे कॉल उचलत जा मग आता.
पाच बरे दिवसभर मला मी घरीच नव्हती आज पन एकाला नाही केल्या गेला. एक तर इकडून नेट प्रॉब्लेम येते, नाही तर मग तीकूनचा नेट.
हो ना तसच मला तुमचा आवाजही येत नव्हता आणि काहीच नाही.
हाव ना व तेच तर. हा.
काय चालू आहे चहा की पाणी.
काही नाही आता तर कालपासून ऊनच तापून राहिलं. पाऊस बीऊस काही नाही आता सारखंच आपल्या इकडे. तिकडे आळंदीले सुरू आहे.
आमच्या इकडे तसच आहे
हे ते कार्याग्रुपवर काढ आरती म हे नाही अजून एक नंबर दिन तुम्हाला बोलायसाठी मग त्याच्यावर बोल जा अजून हा मी याच्यावरचेच काढलय ग्रुप वरचे
हाव ना मी काही नाही आजच केली मदत ते आमच्या घराजवळचे आहे एक जण हा आजच चालू केलं
हा
तर मी काही कोणाला फोन लावले नाही अजून. ह मलाच तिकडून आली एकाच झाला भेटा एकच झाला आवाजारून
टाकला की नाही व्हॉट्सअप ग्रुप वर
हा हा
ते आपल्याला फोन करतात कि मग तेच्या सोबत बोलत राहते मी तर दारा पुुढचेच दोघी तिघी पकडल्या
हाव ना साज
आ
त्या ज्या सहाजणी आपण बोलतो तेलीच करावे लागते ना पाच वेड
नाही असं काही नाही ज्या ग्रुपवररचे आहेत ते कोणी चालतय आपल्या
हाव काय मी म्हटलं ते व्हिडिओज आहे तिच्या तथ ज्या
फक्त एका एका बाईले चार चार वेळा कॉल लावता येते त्याच्यावर
हा तेच म्हटलं नाही का एकाइले चार वेळ, सहा वेळ, पाच वेळ लावला हम्म हम्म.
हम्म.
ते कस मग पैसे येत नाहीत ना रे मी.
ह माग एक बोलला आता का तुम्ही कॉल व
हम्म.
हा.
कायचो प खायच चलू आहेय भाजी होगे.
अजून काही विचारच नाही केला टिचर मध्येच नाही गेली. विचार हे पूर्ण झाल्याशिवाय मी करतच नाही. हम्म हम्. अ अरे हिवर खळली ते आमच शेत. करी गट आहे त्याच्या कामाने मी त्याने गेली होती मी.
हा.
ह आरती इ फोनला इ फोनला मलायच आरती इ फोनला फोन लावतो हो ना त्याच्यावर ग्रुप वरून हम्. ते शेतकरी गोट आहे कि नाही आमच
हम्म हम.
त्याच्यावररून.
होा ना.
हम्म!
आम्ही का बनवायला नाही शेतकरी गटात नाही आम्ही
बनवलेलं आहे.
हा.
लेत मीच थांान. उतम त्याच्याच्या ना.
हा.
हम्म!
खूप जण खूप साऱ्या जण आहेत गटात
खूप आहेत सगळे लावले फोन की बात होतात मी तर सगळेलेच लावले. जो दिसल त्याला लावून टाकलं म्हणजे बरोभर होऊन जाते.
नाही तसं नाही ना मग ते येत नाहीत नाही वाटत. पैसे येत नाही इत नाही वाटते.
कसे बोलायला लागते आपल्याला दहा दहा मिनिटं ज्या गटातल्या बाहेर त्या कोणाला चालते ना.
हा ना मग मी म्हटलं पैसे एकच वाटते तसे असं म्ह-
ून गेला पडणे आले की मग येत नाहीत पैसे.
हो का
हा इले स मना म. काक्रुप वून त्रिफोन लावतो म
हम् हम.
तुम्हाला याच्यावर लावलाता. हो ना मग तेच ना तिच्यासोबत बोलली मी आता.
आता कोणाचालता काही नाही ब आता आमा वेळ आहे आता वा. कॉल झाला की सेम पकत जाला.
ह हो का.
तेच आहे टेन्शन दररोजच. सकाळी कि स्वयंपाक संध्याकाळी झाली की स्वयंपाक.
हा काच. मी पाहिलं नाही आता काय करायला ते म्हटलं जातो. तो आता काय करतो त.
काय करत असता तुम्ही?
हा.
व्यवसाय काय करता?
आता काय नाही काय पाहिजे काय नाही उचलला नाही काय
तुमचा व्यवसाय कोणता आहे पण?
हा. काय म्हटला? सरनेम काय?
व्यवसाय काय म्हटलं काय करत असता?
हे घे हे घे एक मिनट ह ह त्या ते कार्यग्रुप उघडण अगं देराणीचा आधार आताच सुरू झाल. सांगून राहिली ह्याजे नंबर आहेत की नाही हा नंबर डायल कर हां
मी म्हटलं तुरी तो घरी नाही घरी नाही.
काय आहे. घरी नाही नाही
जलंच नाही तुम्ही काय बोलून राहिला आवाज नाही येऊन राहिला.
तु म्हटलंचा व्यवसाय काय आहे काय करत असता?
हो मी काय आम्ही काय शेवड्या पापड करतो बाई गो मशीना घेतलेल्या
हा गे घट माध्यम घट
संत्र घेतले आम्ही गटामार्फत नाही घेतले आम्ही कुठ ते कर्ज घ्या लोन करा ते काही आपल्याला पटत नाही. आम्ही नगदी घेतल्या आणि आमचा धंदा सुरू केला. हा बोला ना आवाज आता बंद झाला हॅलो हा.
हम् हम्म
स्पीकरचा प्रॉब्लेम आहे की नाही आवाज आहे. हम्म हॅलो कटला काय? हा तर मग तुम्ही काय करत ता हो का आता पाऊस घेऊस पडला तर बंद झाल्या मशीन दाजपापड होते तरी करायचे. ते तर आज तिकडे हे वर गेडलं गेल त्याच्यान ते हे झालं कॅन्सल आता उद्या करु.
हा उन्हाळ्या उन्हाळ नाहीते आता सीजन तुमचं.
पापडाला येतात आमच्या इथे गिराईक आता येत. पापडाची मशीन जस पाणी पाऊस नसला तर नाही कर करत आम्ही जत नाही तर मग आम्ही बारा महिने करतो पापड
हां.
चे जवारीचे, नाचणीचे. टोमॅटो पापड, शेवगा पापड सर्व करतो. कुरवड्या. सत्तर हा तांद तांदुळाचे शंभर.
होय मग ते तांदुळाचे काय आणायला लागते पीठ? तांदूळ की
ह तांदुळाचं पीठ जसं आपण करतो तसं ते शिजून करायला लागतय. पहिले त्याला साधा कॉल लावायला लागते आरती. पण सांगा लागते, कार्या ग्रुप वर आम्ही फोन लावतो. हो काय? डबल लाईन हम्म हा, ना, हां मग उन्हाळा काही आम्ही खाली नसतो.
काय काम करता? सश काल
शेतीच आहे आमच्या घरी,, हार्डवेअरचं दुकान आहे. तुम्ही तर जात असाल ना रोड वरच जाचं घडसे तू
हो काही वर काई
हम्म, नाहीय सोंदडा.
सो हा,
हम् हा
ह, मागे बोलली होती वाटत.
हा, तुमचे झाले, होत आले तुमचे दहा मिनिटं. हा मग डबल लावायचं, कम्पुटंग म बोलता येत. बोला ना, आवाज इवराला बोला. हा, ठीक, माझा आवाज ईव रायला का? ह ह, बोला, नाही आवाज घन मायर मी स्त आहे